हॅलो हा! हा य मी यस म्हणालीस म
यमी ई यस हा येम
चोवाने फोन कशाला केलास.
सॉरी सॉरी अगं ते मानेला चिटकून तस झालं.
याच्या वर स्पीकर वर पण ठेवा येत. नाही तर ठेवून आपलं आपलं काम करत.
आई भजन म्हणाल्या मला ऐकूया.
हा
वाॅव सूर्याव. वाॅव कोवळं खोबर लय आलय नारळ पाणी आणलीलीत. ते काका?
अगं बोल की ग जेवलीस. काय चहा पिलीस काय, काय बनवणार आहे जेवण मम्मी बन वणार आहे की तू बनवणार आहेस.
बघू की अजून काय ठरल नाही, दळप तर मी दळप करायला जाणार हाय त्यांना.
हो बट अ! दे आर कम इन माय हाऊस.
आवड हवी एकटीच घर हाय होय.
तिनी यालाच पाहिजे काय घरला
काय
हाय
अग तीनी उद्या येणार हाईत ना
हा दे आर टुमारो कमिंग आवर हाऊस
हा
किंवा गोइंग टू कम टुमारो म्हटलं तरी चालतंय हो
तेच
हूं आणि काय
कुछ नई चाललय की निवांत तुझं कस काय म्हणतीस काय म सुट्टी बिट्टी काय म्हणत्या
कायच नाही आजच चिडून मम्मीला म्हटलेलो उद्यापसन गप लायब्ररीला जाते.
सगळं काम मलाच लावायलय आपलं नॉर्मल कॉलमध्ये किती फास्ट टाइम जातोय कनी
होय नाही तर काय
तूसृष तू सृष्टी बरोबर दहा मिनिट बोलीस सगळ तिजच हाय टाइम लागत असल तुझ काय बोलायला तीला
हे ए मी बडबडी हाय तुला माहीत नाही मी फक्त तुझ ऐकते बाकी सगळ्यांसोबत बोलते
काय पडले काय बडबडले हो ये सांग
नाही सांगणार
डेली टास्क पाहून घे
मी का सांगू मी का सांगू तुला का सांगू
अरे पडूयाले
कशाची भाजी निवडायलात
हॅलो भक की मॅम तुम्ही काय करताय
चहा आणि खारी खायले
चहा आणि खारी पिताय काय तुम्हाला शुद्
नाही
आम्ही इचलकरंजीहून बोलतोय आम्ही इचलकरंजीहून बोल तोय तरीही आम्ही खूप शुद्ध बोलतोय.
तुम्ही खेडेगावातन -
आम्ही खेडेगावात राहत नाही मी तुम्हाला दहा वेळा सांगितलंय भक्ती मॅम तुम्ही असं सारखी सारखी आमचा अपमान करत जाऊ नका.
खेडेगाव
समजला का भक्ती मॅम तुम् म्हाला
तुम्ही खेडेगावात राहताय तुम्ही खेडेगावात राहताय
हम्म् तुम्ही शहरात राहून तुम्हाला होश बोलता येत नाही.
आम्ही कोल्हापूरच्या आहे आणि आम्ही असच बोलतोय आम्हाला प्राऊड प्राऊड आहे आमच्या भाषेवर आम्ही दुसऱ्यांच्या सारख प्राऊड बोलायला जात नाय.
आय प्राऊड ऑफ माय लँग्वेज आय प्राउड ऑफ माय बेस्ट फ्रेंड आय प्राउड ऑफ माय एज्युकेशन आय प्राऊड ऑफ माय ऑल थिंग्ज
आय एम आय एम आय एम
आय एम बोललिस नाही ये मी
म्हणायच असतय
आय एम
आय एम प्राऊड ऑफ माय कॉलेज
हूं हूं
नो हो हो हाय डोंट लाऊड माय कॉलेज
आय एम नॉट प्रो यू आर नॉट
नो नो आय एम नॉट प्राऊड
विचारताच प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये बोलाय काय म्हणून
म मी मराठ ती बोलते ना शुद्ध?
शुद्ध बोला असं काय सांगितलं नाहीये तिनं, तुमच्या भाषेत बोला असं सांगितलंय.
पण मी शुद्धच बोलणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का भक्ती मॅम?
नाही.
नाही तुम्हाला ऐकावंच लागेल भक्ती मॅम. आम्ही आता खूप प्रोफेशनल झालो आहोत. आहोत सॉरी आहोत.
ह ठीक आहे ठीक आहे. हो! बाय! हा आता मी द करायला जाणाराय
हा बाय-बाय!
हम्!